हॅलो
येत आहे ना आवाज
हो येतय
हम् काय नाही बसली चहा वगैरे घेतला पोराला पाठवलं गावात आणि म्हली बघू दे आता कोण भेटते अर्धा तास आता ती येईल अर्ध्या तासानी
अच्छा मुलगी का
हम्म
अच्छा तेी किती वर्षाची आहे
ती तिला झालीत आठ वर्ष पूर्ण
हा का ती कोणत्या शाळेमध्ये जाते
इथे मोपाळ्यात प्रबलला जाते
हो का अच्छा म्हणजे पहिलीला आहे का ती पहिली दुसरीला
नाही आता ते सरीला गेली
तिसरी ला गेली का अच्छा हा्छा तिचं सीबीएसईस बोर्ड आहे का
नाही आत् सेमींग दिसले
हा का अच्छा कशी आहे म त म्हणजे तिचा स्वभाव वगैरे कसा आहे सांग तिच्याबद्दल
आहे चिडकी जरा पण बरी तशी आहे अ म्हणजे अशी हे नाही हो असं म्हणजे आगापणे वगैरे नाही करत खाणं पिणं पण चांगलं आहे
अच्छा अच्छा आणि छोटू त दोन मुलं आहेत ना
हम्म तो पण आहे बर आहे
हो का
हम्म
अच्छा चाले मला पण एकच मुलगी आहे माहती आहे ना तुला
हो माहित आहे
पण ती पण आता किती चार वर्षाची सिनियरला आहे ती तर ती पण आ प्री प्रायमरीलाच पाठ टाकले तिला आता पुढच्या वर्षी घेईल तिचा ऍडमिशन अ तर बघत अ नाही सिनियर ज्युनियरला नाही आत्ता ज्युनियरला सिनियर ला घेईन म्हणजे पहिलीला कधी कधी भेटत नाही ना इथे मी बाहेर राहते तर पनवेल मध्ये अ स हे कसं इथे स्कूल वगैरे ऍडमिशन वगैरे फुल होतात मग त्यापेक्षा आधीच घेतलेलं बरं पडत म्हणजे ते बोलले त कि फर्स्ट ला भेटेल म्हणून तुम्हाला पण कश ला एवढ हे करायच तर चालय आमचं की पुढच्या वर्षीच घ्यायचं वगैर, अ म्हणून. तर बघूयात मग आता पुढच्या वर्षी घेईल पण आता तिचं म्हणजे छान आहे ती स्कूल वगैरे मस्त तय आणि करते ती स्वतः हुन अभ्यास करते आता स्कूलमधु ण आली तरी पण छान स्वतःहूनच बोलेल आई होमवर्क करून घेते मी वगैरे, मग तीच स्वतःहून घेते करायला तीच करते आणि तिथ हॅबिट पण एवढे छान लावत तथा हैबीट पण अ म्हणजे घरी करून घ्यायची अशी तिचा हात पकडून मी अजून असं तिला शिक कवलच नाही काही. ह तर म्हणजे ती स्वतःहूनच करते किंवा एखादी गोष्ट काही सु